काय करू
पूजा
आ दहा वाजले न बाई.
नाही आंघोळच ऊशिरा झाली आज.
घेतलाच घेतली ती बाई तुम्ही.
जी
ती थोरातच्या माळ्यातली ये पोपट नाण्याच्या.
हा मग झालं बाहिती का अलबर झाल बाहिती ये होऊन गेल का.
मग आता हिला.
कोणाला?
विशालची बायको.
जमीन घटात म्हणली ना तुम्हाला काय बोलली ती काल मल त्याच्या विचारच तुम्हाला माला देनस नाही.
ते म्हणे माळ्यातल्या बाहेसोबतच जायचंय म्हणे मला.
दुसरं काहीच का कवर बी बोलत तिने मी.
हा मग ती काय म्हणे मळ्यातल्या बायाबरोबर जायचंय. मग गे किर्ती म्हणे आम्ही का टोचर लक म्हणे तुला.
मग
ह् ते म्हणे नाही नाही आणि आमच्या आमच्या बर एक तिकडं तिला ना तिच्या सासूचं देवच वाटू लाेलं
हो बहुतेक तिला वाटलं. म मी त ते त्यांना तेच म्हणलं विशालला म्हणलं तिला वाटलं तिची सासू लागत का?
आणल आता बर का?
काय?
ह म्हणई मला भी वाट अ लगेच म्हणलं कोणाची मै स माणतात. त्यांना तोड दाबून घेतला आणि पलटी मारली बदाना मग मला कीर्तन चिमटा घ्याेतला काकू तिला आहे ना तिच्या सासूची भथे अठ्रली म्ह जाौद्या म
आणि मग एक ठठी कशी राह बाई घरामध आणि मग विशल काय म्ह मला मी काल म्हणले ना ते तेथ म्हणे मी अ जाऊन ते म्हणे. न सांगायचं ना तुम्ही मला काम येईन म्हणित
तस नाही झालं विशाल ना सीमाश फोनून फोन केला बर का मला
हां.
मग सेमाज पोून फोन केला म्हणे काकू तिले चढेले म्हणे की काही ऐकत नाही ती डोक्याची व म्हणे ती अमृता ज्याच्यात म्हणे त्याच्यात तिला घुसाचं आहे म्हणे.
अमृता तिच तर जमत नाही अमृता संगती बोलत नाही.
हा म्हणे ती म्हणली म्हणे काय अमृत कोणाच्या गाटात रुपालीच्या गाटात म्हण म्ह मग रुपाली काहीपण बसणार नाही मान रुपा काहीपपण बसणार नाही. म्हणे तिकडं जायला मलाय ना अमृताच्या गटात जायचे म्हणे असे म्हटले ते विचारला
टिप बसायला मग तू म्हणाच ना टिपण बसायला काय तुला आणि तिला काय ल सगजराहायचंय म्हणा.
मग हा मग तीच्या संगी ताका म्हणे तिला तुला कोण रात्रंदवस तच्या बबरयचय पैसे देऊन दयच आणि मोकळ व्हायच. न म्हंग तटिंगला मी जान म्ह संी म्ह मला एवढा आग्रह करची गरज नाही आहे मला नवीन का? य म्हणे नवीन पासून लूरा म्हणे या जु मेंबर म जुगड ते जुना राला नव. न होत राहिल म ते पण र तप्पाळच्या बाई कुणा फुसकी ठेवली तिला
काय?
तिला काहीतरी पण ना आपल्या बार कोूनच पुसकिटी हो त्यां. मेंबर कमी होत तवा
वा ख हाा मुलई नी
हा मुच्या आहे ना हा पण मग त्यांच्या म कि दांगड चालत बोल नऊ न काय म्हटलं तुला बाय सांगून द्या त्या म्हणून
काय बोलल आपण
आपण नाही हलका हक्का काय म्हणली तिला ह्या गाटात नाही घ्यायचं त्या गाटात नाही ह्या गाटात बी नाही घ्यायचं.
हा.
हो. मग मग तेव्हा म्हणत आम्हाला घ्यायचंय हलका हकालका घेणार नाही. ह.
सुनील त्याच्यामध्ये मग मला काही गेलं नव्हते मी काय म्हटले त मला ल फोन केलता रात्री आका बाई ना. अलका बहिणाला रात्री फोन केला. त्याला मला म्हणजे तूच्या सुरवारणाचं काय झालं? म्हणलं आमच्या गट नाही झालं नाही म्हण रोली म्हणत होती बदल सारखं.
म्हटलं चल तिकडं टाका तिकडं टाकू मला काही गेलं मी म्हण घेतली म्हटल दुसरी बाई. मग म्हणती आता तिच तिच काय करायचं मला? तिचं ती कहीही करू आता मला काही घेणं देण नाही म्हणलं.
मला फोन केला होता ना मी फोनच नाही उचारला ना. मी फोन नाही उचलला तिचा. फोन केला आणि काही उचलाच नाही होते वावरात. वावरात होते अलका अक्काला काय आहे नाही पण त्यांचे मिटिंगशी गटाशी अलका अक्काचा गट व्हाईलाय ना अलका अक्काचं कोणत्या तिला उचेल खौरली पण.
व्हय भी नाय म्हंटली त्याला
नाही पण अमृता काही म्हणार नाही या चारी बाया काही म्हणार नाही ना त्या काय म्हणे आम्हाला काही घेण नाही म्हणे विशलची बायको य न यो शंभर रुपय पैसेशी मतलबी म्हणे आम्हाला काही पैसेच गरजे कोणालाच नाही.
मी काय सांगय तुम्हाला मला काय वाटलं होतं पहिले अमृता आहे ना अ मोनीका शंकर ची मुनी तिच्या गटात गेली वाटतं पहिली चालू होत ना गटकाराच गटकाराच आणि तर तिलाच गेला असतं पहिलीच इकडच्या पोपट मामाची बाई खूप आहिली नसती.
मला माहितीच नाही क खरं म्हलंत हा.
अमृता त्यांच्याच गटात जायची होती. त्याच्याच गटात जायची होती बर का पण ते काय म्ह णे मोनिका ते काय गावाच्या गावात येतं जाण येतं म्हणे मळ्यातून बाहेर जामा करायची दई नव्हती म्हणे. आज झालं मग ती मोनी म्हणे आम्हाला भेटली काकू बाई मग आमोल काय व काय म्हणें मोनी मला म्हणे काकू गावातल्या गावात बाहेर राहते म्हणें जाऊदे म्हणे आम्ही आमच्या गावातल्या आम्हाला बाई भेटली मग मी अमृताल नाही म्हणून सांगितलं हो ना.
हा आता बाय आम्हाला ही स्वाती का? आता स्वातीन कांतिलांना फोन केला होता ते म्हणे तिचे कागद जे सगळे तयार केले म्हणे मी तुम्हाला आणून देतो. आता बाय ना गन गावत उचल खाल्ली. नाही नाही आजून गटात नव्हती ती. नाही नाही आता दिले कागदपत्र का ला कांतीलाल म्हणे मळ्यात घेऊन येऊ का मग मी म्हणाल मळ्यात नाको आणू तुम्हीच सुरेखा वहिनी घरी ठेवा मग हे सुरेखा वहिनी आणि लता मावशी अन लाली आत्या अन स्वाती नंदा मावशी त्या पाच बाया झाल्या अन. या जाधाव गल्लीतल्या तिघी जणी त्याला विचारायचंय शांता अकाला विचायरून पाहा म्हनल मी गावातल्या शांताकाच रेखाच टिप्पण नाही त्याच्यात आता त्यांची शेजारची रेखा. हा ती तिला बोलत नाही आता अशी पंचतये आता ती शांत अक्कालाच घेणे रेखाला नाही घेणे दोघी तून एकच घेणे ते कोणची बी. आणि मग आता विशालच्या बायकोला अलकाकाने फोन केला तिला गावातल्या गाटात घ्या आमच्या आमच्या गाटात नको घेऊ. नाही तर मग मी मग सूनने घेऊन देणार. नाही आणि सून म्हणते मला काही घेन नाहीये. हा सून म्हणते मालकाही घेणार देणार मी मालकाही टालणे घ्यायचा आणि मालका घ्याणे. कोणाशी पैसे भरयचे ते ते मला पैसे भराचे आणि मोकळं व्हायचं मला काय.